हो हा
आवाज येता येईल तुम्हाला
हा येतोय मला तुम्हाला येतोय माझा आवाज
होत आहे हो
हा काय करताय
मता काही नाही आराम
अच्छा.
आरामानी बोलला तुमच्यासोबत
हा तेच ना. मग कुठे फिरायला वगैरे गेला होतात काय?
हो गेली होती ना मी मी गेली होती ह्या वेळेस पंचमडीला गेली होती
अच्छा तिकडे म्हणजे काय आहे तिकडे काय आहे नाही मी आता हा मध्ये जाऊन आले रिसॉर्टला
अच्छा.
म्हणजे फॅमिली सोबत गेले होते.
अच्छा अच्छा.
हम्म तुम्ही गेला होता तिकडे काय असा बघण्यासारखं होतं.
पचमडीला पाहण्यासारखं एक तर आहे ते हवे थंड हवेचं ठिकाण
अच्छा.
तिथे खूप सारे असे हो वॉटरफॉल उपाय हे पाहिण्या सार क डीफॉम फॉल्ट
अच्छा.
आणि चौरागड मोठा महादेव ज्याला म्हटलं जाते ना.
हा हा.
ते आहे तिकडे
ओके.
हा आणि थंड हवेचं ठिकाण आहे हिल स्टेशन आहे हिल स्टेशन
हिल स्टेशन अच्छा इकडे माथेरानला पण आहे ना. हिल स्टेशन हम्म महाबळेश्वर हा. मी त्या साईडला तर गेल नाही अस बघून बघून
अच्छा नाही मी बघितलं आहे.
हम्म जां काही फिरण होत नाही ना त्याच्यामुळे
मग मी वर्षातून एकदा फिरते.
हा हो काय? पहिले जायचो आम्ही फॅमिली सोबत म्हणजे असं ट्र्रीप निघायची ना आमची फॅमिली तेव्हा जायची म्हणजे असं देवदर्शन वगैरे
हो हो.
आता लग्न झाल्यापासून तर नाही गेले आता बघूया आता प्लॅनिंग तर आहे जायची म्हणजे सग आपली गावातले लोक वगैरे बघू आता कधी निघणार आहेत तेव्हा जाव मग
हो चांगला आहे ना वर्षातून एकदा तरी गेलं पाहिजे फिरायला तर कसं आपल्याला फ्रेश वाटते थोडं घरात
हा मग तेच ना जरा वातावरण पण चेंज होतं मस्त तेच तेच वाईट घेऊन घरातला म्हणजे असं कंटाळा येतो.
कंटाळा येतो माझा तर लड म्हणजे बस मार्च महिना लागला की मला लडकुंडचीि होऊन जाते मी कुठ! तरी जायचं फिरायला नाही तर माहेरी तरी जाते.
अच्छा.
हम् पंधरा दिवसासाठी तरी बाहेर जाते मी
मी पण जाते पण एवढे दिवस नाही राहत मला कंटाळा येतो तिकडे कारण का इकडेशी सगळी माणसं आहेत ना आणि माझा बेबी आहे ना त्याला तिकडे नाही आवडत तो तिकडे जाम रडतो मला सोडणारच नाही एवढा रड तमला काहीच कर हा काहीच करून देणार नाही मम्मा म्हणजे मम्माच पाहिजे त्याला त मग इकडे हा इकडे आले की कस सगळे घेतात ना आणि आजूबाजूला पण घेतात त्याला कडची जास्त सवय आहे मग तो इकडे बरोबर राहतो
हो ना
हा
ते सवय वगैरे सगळे घेतात ना
हा तिकडे पण आवडीने घेतात पण हा जातच नाही जन रडतो. एवढा रोडतो ना आपणल्या ना पण मग हैराण व्हायला होतं.
हो म असं वाटत उगचं
हा मग मी येते लगेच इकडे दोन तीन दिवस राहते पप्पा बोलतात मला हा बाबूला घेऊन आलीस तर जरा बरं वाटत मला पण हाच राहत नाही. पण हा बाबू राहत नाही ना मग येते इकडे
अच्छा.
ते सारखे बोलवतात घरी राहायला ये राहायला ये.
बरोबर आहे त्यांनाही वाटते ना तु अ
हा तेच आई नाही ना म आई अस ता अजून मग काय टेन्शन नसत हम्म. ति असती त कसं ती सगळं केलं असत तिनी.
आई आई असते ग.
हो ते तर झालंच.
नाय हो आई सारखं कोणीच नाय करू शकत.
नाही नाहीच करू शकत.
म
बाकी काय म्हणते.
बाकी ठीक म तुमची मुलं शाळेत गेलीत.
हो मला जायचं आता त्यांना तीन वाजता घ्यायला. हो.
आता किती वाजले दोन तेतीस हा म्हणजे जवळच आहे का तुमच्या
हो हो हो बस अर्धा एक किलोमीटर वर शाळा आहे मुलांची.
हम्म म्हणजे चाळत जातात की, स्कुटी वगैरे घेऊन.
काय म्हटली.
चाळत जाता की काय बाईक घेऊन जाता म्हणजे स्कूटी वगैरे
स्कूटी स्कूटी.
अच्छा.
एक किलोमीटर आहे ना एक किलोमीटर कोण पाई जाईल.
आम्ही जायचो शाळेत हा ई आम चं
लाईफ होती स्कूल टाइम हो
स्कूल ला पण मी नाही आठवी नववी दहावी अकरावी बारावी चा पाच वर्षत चाळत गेले म्हणजे किती एक दीड किलोमीटर असेल ग एक दीड दोन
अगं आपल्यासोबत आपला फ्रेंड सर्कल असला ना तर एक किलोमीटर काय आपण दोन तीन किलोमीटर सहज चालू शकतो.
बहुतेक ते क नाय ते आता लहान आहेत बोलल्यावर जाणच आहे. मोठ झाल्यावर सांगते म्हणजे अस काहीच नाही दहा पंधरा मिनिटात पोहोचून जातो आपण.
ती कॉलेज लाईफ स्कूल लाईफ वेगळी असते थोडी त्यात आपण खूप एन्जॉय करतो.
हा आम्ही पण एवढी हसत वगैरे जायचो ना जाम मजा यायची. आणि पावसाळा असायचा ना पावसाळात कस गाडीवाला फास्ट जातो. आपल्या का अंगावर चिक्कल वगैरे उडाला ना बाप रे एवढं अस राग यायच ना. पण ती मज्जाच वेगली होती.
ती वेगळीच मजा होती पायी चालणं हसत खेळत जाणं आता लग्नानंतर कुट ठे घरची जी कामं जिम्मेदारीच
म्हणजे ते आपले फ्रेंड पण आता राहिले नाय म्हणजे आहेत पण ते आपल्याना ऍड नसतात म्हणजे असं कॉन्टॅक्ट नसत त्यांच्यासोबत.
नाही माझं आमच ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सगळं मैत्रिणी आमच्या ऍड आहे.
हा काय मी नाही आहे स स नाहीच आहेत ते आहेत माझे मिस्टर आहेत त्यांच्याना मी नाही कोण -त्याच ग्रुपमध्ये
नाही माझा ग्रुप बनून आहे त्या ग्रुप मध्ये आहे मी
म्हणजे असं कॉन्टॅक्ट दोघी तीघी असं म्हणजे ज्या ओळखित आहेत त्यांचा आहेत म्हणजे - बहूतेक जणी तरी माझ्या गावातल्याच होत्या आणि बाहेर - त्या आहे त्यांचा एक की दोघींचा आहे तसं कॉन्टॅक्ट बाकी नाही असं कोणी - आणि जरी समोरासमोर दिसल्या ना त्या ओळख पण दाखवत नाही - एवढा हा हे हा नाही दाखवत काही जण काय माहिती तेव्हा आपण एकत्र राहायचो खेळायच वगैरे आणि नंतर मग लग्न झाल्यावरती विसरून जातात काही जणी असतात
त नाही पाहिजे का फ्रेंड फ्रेंडस म्हणजे कस छान
नाही काही फ्रेंड्स असतात ओ अशे
आहेत ना मला मला नाही का फ्रेंड मला खूप आवडतात फ्रेंड्स बनवायला आवडतात छान त्यांच्यासोबत गप्पा मारायला आवडते
पण ते कस काही कारणांमुळे आपल्याला असं फ्रीडम पण नाही राहतायेत ना काहींना नाही आवडत त्याच्यामुळे मग नाही राहता येत् नाही तर मला तर आवडायचं फ्रीडम राहायला
मला आ तर आ मला लग्न अगोदर पण फ्रीडमच होतं आणि लग्नानंतर
हा मला पण लग्ना आधी खूपच फ्रीडम होती आता लग्न झाल्यापासून जरा नाही
जास्त कुठे येणं जाणं पण नाही हा म्हणजे सासू ससरा माझ्याकडे असतात जावा पण आहेत मला पण त्या जरा वेगळ्या आहेत म्हणजे साईटला आमचा पूर्ण अस मोठीच्या मोठी चाल आहे त्यांच्या दोन रूम तिकडे आणि आमच इकडे फर्स्ट्लाय
हो काय
हम्म
ह चांगलं आहे
हा
जॉईंट फॅमिलीमध्ये पण मजा येते का
हा येते मज्जा येते आम्हाला असं कधी कधी असल ना सगळे एकत्र का मस्ती वगैरे चालूच आणि आमची सगळी कशी लहान लहान चिल्लर पार्ट्यायेत ना मग त्यांची मज्जा येते जाम
तेच ना ते छोट्या मुलांमध्येच तर आपली मजा येते
हा ना आणि गण - पती असले का आम्ही गावी जातो ना मग तेव्हा तर खूप मजा करतो नाचतो वगैरे सगली गाणी वगैरे बोलायचं
हो हो मजा येते सणाला तर खूपच मजा येते ग
हा ना तुमच्याकडे असतो का गणपती बाप्पा
माझ्याकडे नाही राहात तर माझ्या आईकडे राहतो गणपती
अच्छा आमच्याकडे माझ्या सासरी पाच दिवस असतो आणि माहेरी दहा दिवस म्हणजे सासरचे गेले गणपती को मग माहेरी जास्त राहायला
अच्छा
हा
आणि आमच्याकडे नाही राहा नाही राहात पण ह्या वर्षी माझ्या मुलांची इच्छा आहे बसवून बा गणपती म्हणून प आता माहिती नाही वेळेवर पाह
हम्म मज्जा येते खूप
माझ्या आईकडे माझा भाऊ जेव्हा एक वर्षाचा होता तेव्हापासूनचा गणपती ती आहे आता कमीत कमी खर त अठ्ठावीस अडोतीस एकोणचाळीस वर्ष होतय गणपती आहे
अच्छा माझं पण पप्पांच्या घरी आहे ना तो पप्पांच्या नाव सचा गणपती आहे
अच्छा
आणि दहीहंडी असते ना ती माझ्या भावाची नवसाची आहे हा नव सा आहेेत हा म्हणजे आम्ही मुलीच झालो ना तर मग पप्पांनी नवच केलं क मुलगा हो दे मग गोविंदाच्या वेली मग पप्पा असं बोलले मग ते आणतात दही अंडी
हो का
हा पूर्ण झालं की मी ते आणाय लागते
चांगल ना आहे ना मग
हा
अजून काय आहे का तिकडे काय असं एकदम खाण्यासारखं असं काय आहे प्रसिद्ध
खाण्यासारखं असं वडापाव वडापाव वगैरे फेमस आहे या साईड ला
हो का
तुमच्या तिकडे काय
आमच्याकडे गोरचप
काय
गोरस पाक म्हणतात ते पाक पाक गोरस पाक गोरस पाक म्हणजे अ दोन तीन हा गोड पदार्थ प्युर तु गायच्या तुपामध्ये बनवल्या जाते दोन तीन प्रकारचे पीठ बनून ते बनवल्या जाते
अच्छा
कणिक रवा मैदा वगैरे मिक्स करून ते बनवतात
हा काही दहा मिनट झालेय बोलता बोलता हा हा ठीक आहे बाय बाय हा